हॅल हां सर तुम्ही ज्ञानेश्वर जटाई बोलत आह का
येस येस बोला ना खाय म्हणा जी
काय नाही हो जराचं बोलायचं होत तुमच्यासोबत
आंघोळ गिगोड कडून रेडी
तेस म्हणलं आंघोळ गिंगोड कराल
कुद्याला येत ते
आम्ही सध्या तर घरीच आहे
असं का
हो आज कुठे जायचा विचार नाही तुमचा दिसा लागला
हो गावाला जाात होते थोडे
गावाला चालले का
कसं का पाणी कामाचे दिवस आहेतेत
एवढं नसत केलं तू
बोला ना काय म्हता
काहीच नाही करा म्हणलं जरा सुरुवात आजची
आ ठी का हा
तस निघून जायच तिकड सापलं
बरोबर आहे
पहायला लागते जरा
हो देवा आपुन के लागी आहेच पैसाच पैसाा
इकड गर्बी अली न आता
का गोष्टी स्पीकर वाढत नाही का रे
नाही ना स्पीकरवर जात नाही
कानाला लाव लागते मोबाईल
काय नक्की केलं का नाही मग
कशाच
अ तु काय नक्कीच नाही करावला लागले
आता घरचंच गेट हे आपलं
घरची गेट
हम्म परी घरावर हेलिकप्टर उतर यती आमच्या
हेलिकॉप्टरने अस विचार का?
तेच म्हधलं मग नाही टामावर काही तर मग हेलिकॉप्टर न जायला लागेल.
काय नाही बोलू मग
हम्म.
इथंच रोड व बोलावला लागल.
आह.
टेरेसवर उत्तर दे ना बे
टेरेस वर आहे चालते ना. फक्त तर कमी बजेटमध्येध्ये घ्याला लागेल मग
पण ते काय झालं ते आता इथेनॉल मिसळू लागलं तर मग त्याची त्याची कॅपॅसिटी जरा तीस लिटरची आहे
नाही द्यास्त नाही पाहिजे तीस लिटर द्यास्त द पाहिज
मग ते इथेनॉलच्या न येऊ लागले ना जरा
इथेनॉलच जरा मिलावटी
ह कि मेळना खाय त्याच्यात ते लवकर संपू लागेल
नाही नाही तिच्यात नाही उसाचा रस टाकून आपण
आणि ते कसं आहे हो तस.
उऊसण्याची हिरस काढसणटाकसते विचार
हे मग किती पुरल तरी ते ॲड्रेस काढा आणि त
तेच म्हणलं की आपला जायचा विचार होता आमचा
हम् मा इथ रे इथून हेलिकॉप्टर टर हैदराबादमध्ये उतराव पहिले तिथं. तिथं एच पॉइंट आहे जिथून प तिथून पेट्रोल भरलं की डायरेक्ट केरळमध्ये नाही डायरेक्ट
अससें.
मा असा विचार आहे आपला सुरू.
काय हैदराबादमध्ये स्टॉक असेल तर बिर्याणी खाऊन जरा
ह ये. अ पाऊ काय होती काय नाही त मिळ कसं लागते काय नाही.
मी का नक्कीच दिसायला लागलो तुमचं जर
टाइमवरलं की कॅन्सेल चालूच राहायची.
आम्ही पण ते पाहिलं जरा कॅन्सल कसं करतात ते तिकीट
पाहीले का बरं.
हो कसं टाइमवर अजून हे आलं तर
काय विषय नाही. आपण ह कॅनसल झाल्या.
चालते रेडी जते. नाही त्याला जेनरल आहेच मग
हम त्यां जिंदाबाद
तिकीट काढायचं इकडचण बसायची तिकडे
हां. ते जास्त इलिगल होईल टिसी किसी फोटो लेखण ना.
ग्रुपमध्ये राहील एजेंट माणईल सगळे टास्क पूर्ण केले.
कल
णी पन फ्रेंड वीस पंचवीस अरबा
त याच्यातनेच गुतीील असतील सगळे.
लोक एवढे र का मा त काय?
ह. इक जि इ का?
आपण पण न्हाय होच म्हणा
हो.
हूं कसं कराय लागत असते.
आज झालं पाहिजेत चार पाच
काय?
टास्क
आजच काय तू लाव एकदा कर.
थोड्या वेळात
असं करत करत करत तीस कं्प्लीट.
हम्म नाही रे एका नंबर लिवत चार झाला होताटी
टकट लावून पाहिले.
नाय आपले कालचे दोन आणि आजचा आहे तिसरा
त्या चांदी लावली की ती
नाय रे तुले तुल थोडीच लावलेलेय
श्री ला त म्या किती लावले.
कॅन्सल झाले असतिल ना ते.
काही झाले ते नेटवर्क इश्यू मुळे
हम्
म पाच तरी सतरातले दहा कॉल त त्यालेच असतील.
सतरा झाले. अं हं सचिन नं घेतलं नं ऍप घेतला ऍपा आता तुले कॉल येतील.
काय विषय नाय आला की फायदाचं ये आपल्याला
हं
आपण हाणतो बंड्या
काय? हां अंगुळ बिंगुळ पाणी टाकलं कं काय
कं ढ दिलाय बघा न्हाय तुझ काय नाय हॅलो बडी बडी हॅलो हरपला का काय